हॅलो हा आवाज येत आहे
हो येतोय.
ह काय करू करत
काही नाही पियुला झोपवत होते. मला झोपवता झोपवता बोलवता बोलता येतं म्हणलं.
हम्म, खूप दिवसानंतर आठवण आली.
मग
हम्म्म
कॉलच केले नाही ना कधी.
कशी चालू आहे पॅकिंग काश्मीरची. पॅकिंग काश्मीरला जायची पॅकिंग कशी चालू आह
कश्मीरला.
हम्म
काश्मीर ला कोण जाते, अ
तुम्ही जाणारय ना
नाही हो.
अरे, हे सांगत होत्या बालिताई सांगत होत्या. की या वैष्णवी अभिजीत दोघं चालले म्हणे काश्मीरला
हा कश्मीरला नाही कश्मीरला जाणार आहे पण, आधी पण मग आधी इकडे जाणार ना, आधी इकडे गोव्याला जाणार आहे ना
हा हा, नाही त्यांचं फ्लाईट च तिकीट बुक झालं म्हणे खोटं. म्हणजे लपवत आहे का तुम्ही आमच्यापासून, बाप रे
नाही हो, तस काही नाही कश्मीर ला आता पाहू ना.
हम्म.
जायचं चालू होत पण आता काय अ ह्याच्यावर डिफेंड आहे.
हो सुट्ट्यांवर.
हम्म‌ तेच ना
नाही मग ते असे मज्याक मध्ये म्हनत बसतील मला खरच वाटलं, हम्म.
तर कायतर
हा हा.
हम् ह ह
हम्म
तेच ना.
तुम्ही ती लिप बाम पाठवली होती न ती संपली आता.
हा का म मी जाणार आहे म मनमाडला ह हा हा, मग मग मी सांगेल तुम्हाला जेव्हा ज गेले तेव्हा.
हो हो माझ्यासाठी एक घे, मी तुम्हाला कॉलच करणार होती की आणा म्हणून
अच्छा, मी आणून देईल मग.
एकदम थोडी थोडीच राहिली ती आता
अस माझीतर पिऊनी पूर्ण खराब केली होती माहितीय का.
अरे, आम्ही तर आम्ही तिघी पण तीच. यूज केली तीघी पण अशी संपून केली ती.
अह ह ह अरे बापरे अ वर्षभर आला पण. तरी त्याला नाही का महालक्ष्मी आणली होती ना वाटत मी हो हा वर्ष होत आलं आता.
हम्म
नाही नाही सजलदादाच्या लग्नात दिलती का एंगेजमेंट ला दिलती वाटतं ती
ए हा एंगेजमेंट ला दिली होती वाटते.
हा एंगेजमेंटला दिलती, नाही हा
झालं का जेवण
हो झालं जेवण. मी का आम्ही वडापाव केलता.
वडापाव घरी.
हो घरीच केलता अ आपलं वडा, हेच आपलं बटाट्याचं सारण केल ह हा बटाटे वगैरे उकडवले त्याच्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची वगैरे टाकु कोण कोण दिली त्याला जिरेची कडीपत्ता जिरा कोथिंबीर वगैरे.
हा हा, ती येलो कलरची भाजी केली होती का?
हा येलो कलरची भाजी, पण ते पूर्ण स्मॅश करावे लागतात बटाटे. मग ते चांगले लागते वड्यामध्ये. नाही तर मग ते हम जास्त
मग ते खिसून घेतले तर चालतात का?
खिसून नाही खिसून नाही ते स्नॅशच करायचे कारण की मग जरा जरा बट बटाटे पण राहिले पाहिजेत ना आणि जर का खिसून घेतले त पूर्णच गलगल होतात ना मग त्याचे गोळे नाही होत. अह आणि मग आप आपलं बेसन जे असत ना बेसनात जरा असं तांदळाचं पीठ टाकायचं क्रिस्पी होतात जर
अच्छा तांदळाचं पीठ का हा.
ओ
कोणी कॉर्नफ्लावर पण टाकतात ना?
हो कॉर्नफ्लाॉवर टाकतात पण त्यांनी खूपच जास्त कडक येतात ना मग. असे क्रिस्पी नाही होत तांदळाच्या पिठाने कसे क्रिस्पी होतात ना.
हो बरोबर आहे.
हो ख्रिस्पी होतात जरासे, आणि मोहन टाकायचं तेलात. आपलं गरम तेलाच.
मोहन म्हणजे?
तेल करून ते गरम तेल त्याच्यात टाकायचं जरा असं.
हा हा किती घ्यायचं मग ते तेल?
नाही दोन तीन चमचे किंवा मग हा दोन. दोन तीन चमचे बस होत आपण जे ते वड्याला साठी तळ वड्यासाठी तळायला काढतो ना त्याच्यातलंच गरम तेल काढायचं जरास हा. मग ते छान होतात जरासे फुगतात वगैरे हो च वगैरे टाकायची त्याच्यात पण
हा. जाऊ नाय हो का म्हणजे जे पीठ आपण बनवतो तांदळाचं पीठ त्यांनी बेसन टाकून त्यात टाकायचं ना तेल.
हो त्याच्यातच एक मिनिट हा मग त्यात ओवा टाकायचा.
हा हा.
हॅलो हा म
ओवा टाक हा हा.
जिरं वगैरे टाकून
हो मग ते त्यात असे हे करायचे का बुडवायचे का?
हा गोळे तयार करायचे त्याचे थोडे चापटे चापटे आणि बेस चंच हे करायचं त्यात बुडवायची आणि तळायचे.
हा. आणि पाव भाजून घ्यायच्या.
हा नाही पाव तशीच पाव तसंच तेच्यामध्ये मगं खोबऱ्याची चटणी. णी बनवायची वेगळी मग ते वडा पाव वडा आहे ना ब्रेड ला असं मधून कापायचं थोडस ते वडा त्यात घालायचा अ चटणी खोबऱ्याची चटणी टाकायची त्या वड्या अ ह्याच्यावर थोडीशी वड्यावर म चीज टाकायचं आणि लावून घ्यायचं अस.
चीज चीज पण टाकायचं का?
हा चीज चीज भेट्टते ना चीज वडापाव.
हो चीज वडापाव भेट
चीज हा चीज टाकलं की खूप मस्त लागते. साध्या वडापावपेक्षा चीज वडापाव छान लागतो.
हो ना ओ मला ते चिज वडापावच आवडते.
हम्म आम्ही पण त्याची ते पले अशा हे भेटतात ना त्याच्या ची पतल्या पतल्या साईझ हा
हो हम्म करून बघावं लागेल आता.
खूप छान लागते.
हो ना तुम्ही तर काही बोलवत नाही बा आम्हाला.
किती वेळा बोलावला आम्ही.
वडापाव खायला. काय झालं, कारण मी निघाली. हां.. काल मी निघाली होती, पण माझी गाडी. चुमिस झाली, गाडीच चुकली हम्म. नाही तर मस्त काल रात्री बसली, बसणार होती मी अभिजीत. कॉल केला होता, तो म्हणे ठीक आहे. म्हणे मग सकाळी तू पोहोचली की, मला घ्यायला ये म्हणे.
हम् हम्.
हं.. ट्व्हल्सनी पण, काय झालं मी. ट्रॅव्हल्स तिकीट पण बुक केलं. पण, मग ते तिथं जाणं माझं ऑफिस होत, आणि ती मिटिंग सं संपलीच नाही, खूप लेट झालं.
हम् हम.
हम्म. मग ते ओळखीचेच होते ते,
वडापाव खायला भेटला असता.
हो ना. तर त्यांनी सांगितलं होत म्हणे, उद्या वडापाव बनवणार आहे म्हणे. ये म्हणे, तू पण.
ह्.
हम्म. तेच म्हटलं त्यांना की, कधी जाणार आहे काश्मीरला.
हा काय प्लॅन चालू होता, मध्ये द्यायचा पण आता काय माहिती. काय होते त.
हो.. तेच ना म्हट आपला आपण जाऊ मगं.
हो चालेल ना, जाऊ ना आपण.
हम्म सगळे सोबत असते कि, मस्त मजा येते.
हा, मजा येते मस्त.
हम्म. आता ती, ती माझी आत्या गेली होती, ना मुंबईची. तर ती वैशू, वैशू ताई माहिती आहे का तुम्हाला.
हो माहितीय ये माहितीय.
हा हा.. तेली होती तर. अ ते जे मावशी आणि मावसा आहे दोघं जण.
त्यांनी त्यांची पोत. त मोडली म्हणजे, गहाण ठेवली सोन्याची. आणि ते गेले ते, काश्मीरला जायसाठी सांगा.
बापरे बाप.
म्हणे काश्मीरला एकदा हो. काश्मीरला म्हणे एकदा तर, आयुष्यात जायचंच आहे म्हणे आम्हाला मगं. काही पैशांची अरेंजमेंट नव्हती. मग सगळे चालले होते, बाकीचे मग ते म्हणे, सगळ्यांनसोबत होऊन जाते. हम्म. म्हणून मग शेवटी पोत गहाण ठेवली, सांगा विचार करा तुम्ही.
फिरण्यासाठी पोत ठेवली का अन किती बा
हम्म.. लोक फिरायला खूप महत्त्व देतात.
हम्.
हम्म. वर्षातून एखादी ट्रीप असली की, थोडं मूड पण फ्रेश होऊन जाते ना.
हो ना आणि सगळे सोबत एकदाच जातात नंतर जात नाहीत ना कोणी.
हम्म, पण ते कसं मग तेवढा आपण सेविंग पण करून ठेवायला पाहिजे.
हं.
हंम्म. आधीच सगळे प्लॅन करून ठेवायचे. तोपर्यंत तुम्ही पैसे जमा करून ठेवा तुमचे सेविंग.
हो, ना बरोबर आहे ते
असं पोत्या मोडल्यापेक्षा समजा.
हो ना.
हम्म. आम्हाला तर खूपच नवल वाटलं त्यांनी सांगितलं तेव्हा.
नवलच वाटते ना अशा गोष्टीची.
मग, मम्मी म्हणत होती की म्हणे बाप रे कशाला म्हणे तुम्ही? आता सोनं किती महाग आहे? म्हणे तुला काय माहिती आहे म्हणे, काश्मीर म्हणजे काय आहे स्वर्ग आहे म्हणे स्वर्ग.
हंम्म.
जानं आम्ही कसं सोडून देऊ.
हम्म.
हम्म. मम्मी म्हणे आता मी पण जाणार आहे म्हणे. चालतंय. हो हो तिच्या मैत्रिणी मैत्रिणींचा ग्रुप आहे तर. त्यांचं ठरलं आता पुढच्या महिन्यात.
हो का.
हम्म तुम्हा तुम्हाला अमृता ताईला सांगते म्हण
हो का येऊ ना आम्ही पण येऊ मग.
हा हो वीस हजार रुपये आहे. जायचं ह.
चालतंय चालतंय एक लाख पर्यंत येतोच खर्च.
हो वीस हजार तर फक्त तिथले ते बुकिंगचे घेतले त्यांनी.
हो ना.
हम्म. ते एक यात्रा कंपनी आहे.
हा हा.
त्यांच्या थ्रू आहे ते, ते कसं त्यांना सगळं माहिती असते.
हो ते बरोबर दाखवतात सगळं.
हा आपल्याला काही एवढी माहिती नाहीये तिकडली.
नाही ना.
हम्म. मम्मीला म्हटलं आता फिरून घे जितकं फिरायचं तितकं. बाप रे मग, एकदा टोंगळ्यांचा त्रास चालू झाला कि मग काही नाही होत.
नाही ना माझं असतं चालू झालेलं आहे सध्या.
हो का? खूपच लवकर झाला तुमचा तो.
खूप लवकर झाला माझा, मला चा-चालण्याचा खूप प्रॉब्लेम येतंय आता.
हो ना अरे व्यायाम वगैरे नाही करत का तुम्ही?
नाही सर.